मस्त हे काय चालय ताई हॅलो येतोय ताई आवाज हा येतोय ना आवाज ताई हा येेतोय ना व्यवस्थित आवाज येतोय ना हा काय म्हणताय काय चाललय बाकी
काही नाही बस
हा हहह हेच प्रॉब्लेम च सुरू होत पूर त्रास सुरू होतात आपल्याला
चालू हुन जात आता हात पायांना मुंग्या दुखणं सांदे दुखी, गुडघे दुखी,
तेच ना
असं चालून जातं आता जास्त बसावत नाही
हम्म हम्म
या वयातच हे मेनोपत मुळे आपल्याला हे एक एक त्रास होतातच सुरू घाम फुटतो खूप कुणालास
व्यायाम कंटिन्यूव चालू ठेवायचा ताई
आ हेच
आणि हा भात खिचडी पण थोडं कमी प्रमाणात खायची
म्हणजे आपल्याला कस ह्या वयात काय काय एक एक सुरु हुन जातो शुगर सुरु हुन जाते ते बीपी सुरू होऊन जाते काही पण अन ते तीस चाळीस नंतर एक एक सुरूच होतं आपल्याला आपण खर तीस नंतरच काळजी घ्यायला पाहिजे पण कस होत कि त्रास सुरू झाला कि मग आपण म त काय झालय मग आपण दवाखण्यात जातो आता ज्या महिला खूप आधीपासूनच काळजी घेतात तिशी नंतर कि मग त्यांना पुढे हे प्रॉब्लेम थोडे कमी होतात मग झालं तर थोडंफार मग ते दुखलं तर लवकर गेलं डॉक्टरकडे तर मग बरं होतं पटकशी इलाज झाला. वाढत नाही प्रॉब्लेम अम्म यांच्यांनतर हाड पण आपली ठिसूळ व्हायला लागतात ना.
हम्म ठिसूळ होतात ते.
चाळीस बेचाळीस नंतर मेनोपाज नंतर हाड ही ठिसूळ होतात. त्याच्यामुळे हे सगळे एक एक एक एक प्रॉब्लेम या लागतात आपल्याला. त्यात मग ते, अ अचानक गरम होणं, अचानक घाम फुटणं अचानक हा जेव घाबरण म्हणजे आता प्रत्येकाच्या आरोग हेल्थ नुसार प्रॉब्लेम काही काही स्रियांना तर मग खूपच प्रॉब्लेम येतो. मुदह काळात हा हात पाय हात पाय दुखले दुखायचे अचानक हे होऊन जातात. म्हणजे हार्ट ची रिलेटेड प्रॉब्लेम रहून जातात. ऑफ हा ते आताच ना अवयव म्हटलं का आणि जस उतारवा होत एक एक एक एक एक एक परिणाम होत जातो शरीरावर.
पले जस शरीर निरोगी असतना तेव्हा आपण संसारात लागून जातो. तो मुलं बाळांमध्ये, मुलं मोठे करायचे आहे. त्यांना शाळेत पाठवायचं आहे. तेव्हा आपण चला बुवा फटाफट रुटिंग मध्ये असं पळापळ करतो आपण.
त्यावेळेस वेळच खर तर ठरवलं तरी वेळ देऊ नाही शकत आपण.
हम्म आणि
का हो आणि आपल्याकडनं काय होत की नाही का आपण एवढं तेव आपण ये नाही फास्ट फास्ट फास्ट चला सगळ्यांचं म्हणजे, आता लाईफ पण असं झालंय ना पूर्वी नव्हतं पूर्वी कशी एकत्र कुटुंब त्याच्यामुळे सगळे मिळून जबाबदारी वाटली जाई. हे आता कुणी नोकरी मुळे इकडे कोण तिकडे कोण तिकडे त्याच्यामुळे काय होतं मग एकाच बाईवर थोडसं, म्हणजे जबाबदारी होऊन जातं. पूर्वी कसं चला थोडस आजी असायच्या, गाबा असायच्या ननंदा असायच्या मी असे सगळे मिळून थोडं मुलांकडे कुणी लक्ष द्यायचं तर कुणी घरात बघायचं कुणी बाहेर बघायच व्यवस्थित होत पण आता शक्य पण नाही आपण म्हणतो ते पण आता पूर्वी सारखं शक्यही नाही.
आता पुढच्या पहिल्या अन्नाला बी कस होतात आई
अन अन
गावराणी घी खायचीत लोक असं आता ते घी गायचं घी
हा हा
हे पहिलेय दूध वगैरे असं
सगळं सगळंच होत हा आणि ह आणि गाय खत वगैरे वापरलं जायचं ना सगळे रासायनिक खत तोही एक विषय आहे. आणि आता तर ते निरांशला रासायनिक खतांच पण आता तर आता तर ते फळांमध्ये इंजेक्शन देऊन देऊन कलर वाढवतात. गोडी वाढवतात.
हा कुठे टरबूज ला कुठे कलर येतो कुठे ते कच्चे टरबूज ते कुठे पिकले त दुसरे दिवशी तुम्हाला ते आंबे कुठे कार पे
कारपेट मध्ये पिकवतात. असं पूर्वी सारखं नाही ना म्हणजे पूर्वी निरंतर चलाव असं थोडं यायचं पण चांगलं. आता तस ह नाही राहिलय म्हणजे नेमकं काय खायचं
मग ते ज आपल्या शरीराला हानिकारक पोहोचतो ना मग
हा ते तर आहेच ना आणि हो ते शेवटी सगळ कलस ना तेच पोटात जात ना केरळ कार्पेट मध्ये पिकवली जातात आता पूर्वी आता हे. त्या भागात पण भरपूर केळी आहे ना तर- आमच्या तिकडे म्हणजे माझ्या आजोळी पण ना तर माझ्या आजोबा आहे ना.. असं धू धूर हे करून आणि केळी पिकवायचे काहीत धूर लावून तर ते किती टीकाय पण किती दिवस म्हणजे साल्ट जरी वरून काळ पडलं तरी आतून केळ जसे तस राहा
मगग तेस मग
लगेच थोडासाही धक्का लागला का पूर्ण लिबलिबीत म्हणजे एकदम मऊ पडून जातात ना ते खाण्या म्हणजे सगळेच फळ आंबे झालं काय भाजीपाला झाला काय
हम्म हम्म
फ्लाओवर इंजेक्शन देऊन मोकेत चिकन मट मटण खायचं तर ते पण तेच
हम्म ते तर ते तर नाही जात
हा तेच तर ते आता चिकन वगैरे ते इंजेक्शन देऊनच हे करतात नेमकं तर खायचं काय पण आता जगायला तर पाहिजे त्याच्यामुळे आपला आरोग्याच म्हणजे योग ा वगैरे
आता तर असं होईल आता शे शेती शेतीवाले लोक आहेत ना- जे शेती करतात ते त्यांच्याकडून लोक धान्य मागतील आता शेरवाले लोक
हा हा नाही तेच पाहिजे पण डायरेक्ट शेती घेत हा
जे पिकत नानना ते स्वतःहून उगवतात जमिनीवरती त्याला कारपेट नाही काही नाही
काहीच नाही ते तर आहे ह घरचं धान्य तो ते हम् कस राहतो
आणि ते अन्नाची भाजी असो या वांगे टाकलेले असो मिरची टाकलेली असते घरची ते अन्न तरी चांगले आणि शरीराला गुणकारिक येते आरोग्यासाठी
ह
मेथी असो या तांदूळ असतील बाजरी जीवारी
बाजरी बारी सगळंच ना म्हणजे थोडस स्वतःहून म्हणजे आपल्याला माहित असत आता जे शेतकऱ्यांच आपल्या ओळखितले- खर तर डायरेक्ट शेतकऱ्यांकडनं घेतलं तर त्यांनाही फायदा होतो
हो त्यांना तर फायदा होईच हा मग खरी गोष्ट आहे ना
म्हणजे एवढं महाग हे व्यापारी श्रीमंत होताय शेतकऱ्यांना म्हणजे शेवटी शेतकऱरीना हा त्यांची मरणक होत
शेतकरी कधी ते पीक कमवतोय त्याला तीन हजारच्या ठिकाणी आपण त्याला- पंचवीसेवी देऊ-
मग तरी तो घेत हो आणि आपण व्यापाऱ्यांना पस्तीस पस्तीसशे प्रमा द
बत्तीस हे पस्तीस देतोच आपण
चार हजार पर्यंत देतो आपण ते शेतकऱ्या
पं कशे ब दि
पंचवीसशे दिले तरी, हो,, आराम केसात मग,, आता आपण जर व्यापाऱ्यांकडनंऽऽ पस्तीसशेच्या भावाने घेतो, अडोतीसशेच्या भावाने घेतो आणि त्यांना तीनही हजार दिले तर काय वाईट आहे, ते घर पोहचऽ
तलू ताजा, लगेच पैसा इकडे मिळतोय ना शेतकरीला,, चालूच पडज बेटा हा, मऽऽ
व्यापारी लोकं त्यांना लवकर पैसाही देत नाही ऍक्च्युली, पण ते बरं आहे, आता काय आपण जेवढं शक्य झालं तेवढं तरऽऽ अ घ्यायचं ज्याची शेती असेल त्याने पिकवायचं, ह ज्याची शेती नसेल त्याने, हां,
ती जेवढं पिकवलेलं अन्न राहतं ना तेच अन्नाला कस आहे आता ऽऽ
हो, ते तर आहेच ना, स् तर घरच आपलं शेवटीऽऽ हो, त्याचऽ
शुगर, बीपी हे शुगर बीपी मध्ये बीऽ आपलं हे, अ, जे आपण, दादरऽऽ
हा, तेच ना, तेच ना, चांगली पण तेऽऽ
पी, शुगर साठी बाजरीमध्ये सुधाऽऽ सुद्धा साखर असते, गवामध्ये सुद्धा साखर असते,,
तेच ना,,
ते तर असं वाटतऽऽ कि चला बूआ, गऊच खाऊ पोळी, भात नाही खायच, तांदुळामध्ये बीऽऽ
हा, गोड असत, हा साखर असते, जास्तऽ शुगरच्या लोकांना तर तांदूळ नकोच,,
हम्म,
हम्म, पण ह्याना, म्हणजे आताऽऽ ती ज्वारी वगैरे चांगली असते, आता ती फक्त तिकडे जळगाव वगैरे साईड ला, ती पिकते ती छानऽऽ छानच ते ती क शाळुज, हा जळगाव, सोलापूर हा, दहाऽऽ ती चांगली असते, ती इकडे किती गवापेक्षाही तिचा भावऽऽ प्रचंड असतो, सिटीमध्ये त किती महागडी येती. पण तरी पण मग त ती खावीच, म्हणजे चांगली हो हेल्थ ला.
म.
तेच ना. येऊन जात शहरांमध्ये महाग का होईना, दाळदर चांगलीये ह, एक वेळेस आता, आता मिक्स करून खातात सगळं. मिक्स, हं.
जिवारी आणि दाळदार मिक्स करून बी छान लागते. भाकर, मग
हो ना, हा म तची पण छान लागते, हो आम्ही पण पीठ आणतो. आम्ही पण म्हणजे मग रेडीमेड पीठच घेऊन येतो, कारण मग की दळून परत गिरणीत भेटता की नाही, माहीत नाही. आपलं मार्टमध्ये मिळतात आता, ज्वारीचे द याचे पण मकीचे पण पीठं भेटतात, म्हणजे जवळपास सगळे भेटतात. हो, धन्यवाद, धन्यवाद, मलाही छान वाटलं.
ताई तुमच्याशी बोलून छान
हो, मला पण छान वाटलं ताई, करा वाटलंच उद्या परत कॉल. बोलुया उद्या, आ चालेल चालेल.